हॅलो हां आवांज आवांज आहे कां व्यवस्थीत आहे मलां तुमचा आवांज येतोय होयं यांयला लागलांय तुम्हांला येतोय कां माझां आवांज
हां हां येतोय येतोय क्लिअर आहे.
बोलां की ठीक आहे बोलां की आणि कायं कायं मंग
कायं नाहीं बघां आत्ताचं नॉनव्हेजचं आमच्यांत पणं जेवणं होतं
हां
आताचं मगं मम्मी नं ते गावरांन कोंबडी चिकन ते हेच काय अ
वा वा वा वा
हा हा त्याच हे केल्या तुम्ही कशा प्रकारे करताय काय चिकन?
मला तर चिकन म्हणजे आमच्याकडे बनवतय थोडं चिकन जास्त करून चिकन मटन हेच असते तुमच्या ही कडची पद्धत सांगा की कशी बनता आमच्या कडे काय म्हणजे थोडस गावरा म्हणल्यानंतर जरा कोकणी पद्धतीत बघूया की काय काय
आमच्याकडं तर पहा ते चुलीवरच आम्हाला जास्त आवडतंय बघा गॅसपेक्षा
अ होय आमच्या इकडं चुललेच नाहीयेत. गॅसवरचच खायला लागते
चुला काय त्याच्यामुळे चालतेय सोडा आणि त्या जेवणाला प चव पण असते ना
होय चुलीवर च जेवण मस्त होतंय आम्ही लहानपणी आमच्या घरी चूल होती ना घरी तेच घॅस नव्हता त्यावेळेला
हा
आणि चुलच होती चुलीवरचच असायचं जेवण मोस्ट
हॉटेलमध्ये ना सुद्धा अ
चुलीवरचं जेवण, स्पेशल चुलीवरचं जेवण, स्पेशल चुलीवर जेवण असं तिथं जात्यात लो क जेवायला चुलीवरच खाण्यासाठी खास, होय
हा मग आमच्याकडे कशा प्रकारे करतोय सांगू का?
हा
आ आमच्याकड नाही सा लय काही हे नाही अस आ पल्याकडे सुटीवर आल्यावर प्रकार असं काही नाही सिम्पल मध्येच करत्यात सांगते अ तुम्हाला
हा हा
चिकन आता मी का नाही गावरान काप आमच्यात काही कसं कोण कापत नाही त्याच्यामुळ बाहेरनच कापून आणलेलं.
हा घर
अ हा घरची घरची नाही सोडा विकतच आणलेली.
हा हा
विकतच आणलेली कारण ते कसं अ चिकन जे आहे पण न मग ब्रॉईलर कोंबडीच ते क नाही असं खाऊन सारखं घ्यव झालं होतं ओ. माझ मम्मी म्हटली काय तरी स्पेशल वेगळं ते करूया चिकन नुसत ते खायला नको म्हणून ते आणलं म्हणजे बाहेर कोंबडी आणलेले आणि कापून पण आणली, हा हा मग आमच्याकडे का नाही कसं करत्यात अ त्याला जरा अ मीठ हळद आणि अ दही घालताय काय तुम्ही?
अ नाही आम्ही दही घालत नाही.
नाही काय, पण आमची मामी घालत्या चवी साठी का नाही तेला ते मॅरिनेट म्हणत्यात का नाही त्या प्रकारे तसं ते मसाला वगैरे घालून का नाही त्याला थोडी तिखट परत काय ते कोथिंबीर असं घालून का नाही एक अर्धा तास लावून ठेवत्या.
हम्म
जेणेकरून त्याला चव यावी म्हणून.
हा हा
हा मग पुन्हा त्याच्यामध्ये मसाला घालण्यासाठी बघा खोबरं काही जास्त घालत नाही, खोबऱ्यामुळे जरा असं गोड गोड असं असल्यावर वाटतंय नई? म त्याच्यामध्ये तीळ, जिरं परत आपला ह्याचा मसाला - गो अ लवंग, हां खडा मसाला. हां. हां. ते खडे मसाले. परत आले, लसूण पेस्ट. कोथिंबीर- हे सगळ मिक्सर ला बारीक - करून घेतलं की, फोडणीला आधी ते तमालपत्र आणि कां- -दा घालून फोडणी देत्या.
हां.
ते फोडणी दिले की शिजवून घेऊन, अ शिजवून ते म्हणजे आपण मॅरिनेट केलेलं असेल ते त्यात- टाकून म शिजवून घेतलं ना का नाही? हां. शिजवून घेतलं की, पण दुसऱ्या साईड ला आणि थोडं अ- तमालपत्र कांदा घालून कनी -
हम.
अ मसाला भाजून वेगळा घेत्या.
हं. हं.
मसाला भाजून वेगळा घेतला कि म त्याच्यामध्ये, अ जे मटन शिजलय ते आधी वेगळं हे करून घेतेया. म्हणजे- सुकी मटण. म्हणजे परतून घेते एक प्रकारे.
हां.
त्याची भाजी- करून घेतली की पुन्हा दुसऱ्या कढईमध्ये आणि थोडं तेल, चटणी जर जास्त घालून आणि मसाला ते भाजून- अं. त्याच्यामधे ते रश्यामधे ओतत्या.
हम का?
हां. असय. अशा प्रकारे करत्या.
हां. हां. च आमच्या इकडं पण असंच बनवत्यात म्हणजे जास्तीत जास्त. म खरंच चुलीवरच नसतय. गॅसवरच असतय. आम्ही काय आ- मॅरिनेट वेळ असला तर मॅरीनेट करते. म्हणजे आले, लसण, कोथिंबीरची- पेस्ट.
हां.
आणि परत लिंबू, हळद. गरम मसाला, चिकन मसाला हे लावून कनी मसाला एक अर्धा तास कनी - ठेवून देते ते साईड ला.
हां. हां.
बाजूला ठेवून द्यायचं ते अर्धा तास. आणि त्यानंतर मग लवंग, दालचन ची फोडणी ना- अ द्यायची. थोडस- तेल घालून भांड्यात. ते म ते चिकन शिजवून घ्यायचं. चिकन शिजवून- दुसरीकडं आलं, लसूण, कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या- कांदे, टोमॅटो-
हिरवी मिरची पण घालताय काय?
आं?
हिरवी मिरची पण घालताय काय?
होय. जास्त नाही. फक्त त त फक्त म्हणजे चवी साठी. ते दोनच घालायच जास्त नाही. म्हणजे त्याची वेगळी चव येत्या त्यामध्ये. म्हणून आणि ते- हम्, आलं लसूण खोबरं कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या. कांदा टोमॅटो तिळ जिरं सुक. खोबरं असेल तर सुख खोबरं ओल खोबरं असेल तर ओलं खोबरं.
हा,
आणि जे खबरं असेल ते आपल्याकडे म्हणजे जे आहे घरी ते घ्यायचं सगळ. सगळं मग मिक्सर ला बारीक पाणी घालून लावून घ्यायचं. वाटण करून त्यानंतर मग ग्रेवी वेगळी.
हा,
जे मसाल्याचा सुका मसाला ना वेगळा चिकनचा. त्याला मग त्यातला थोडा मसाला घालून त्यामध्ये थोडं वेळपर्यंत भाजून तेल सुटू पर्यत. त्यात चटणी मीठ गरम मसाला चिकन मसाला घालायच त्यानंतर. तर मग थोडस शिजवलेलं पाणी घालायचं त्याच जरसं म्हणजे मसाला. करून घ्यायच तयार त्याचा ग्रेवी आणि त्यामध्ये चिकनच्या फोड्या टाकायच्या. चिकनच थोडं टाकायचं थोडं दे थोडं शिजू द्यायच पाच मिनिटं. त्यानंतर मग कोथिंबीरालून झाकून साइडला ठेवायचं त्यानंतर. तर मग लगेच माझा म्हणजे मी मसाला जास्त भाजत नाही रश्याचा मसाला ना मी भाजत. तच नाही काय करतो तेल घालतोय त्यात. म्हणजे मसाला घालतोय तेल घेतोय फोडणीला तेल घेतोय गरम कढलं क नाही तेल. त्यामध्ये मसाला घालतोय डायरेक्ट लगेच मग गरम मसाला चटणी चटणी.
हा,
मीठ आणि परत चिकन मसाला. घालायचं रशाचं पाणी ओतायचं.
हा,
म्हणजे घालून लगे हलवायच हलव करायचं ते लगे चिकनच पाणी ओतायच मध्ये शिजवलेलं.
हा हा हा,
असं करते मी चिकनचा मसाला म्हणजे रशाचा फक्त भाजत नाही.
हा हा, रशाचत नाही.
ह, फक्त सुक्का मसाला पण जे करतोय ना चिकनचा तेच फक्त मी भाजून घेतोय. रशाच अजीबदात म्हजे आजबात त्याला भाजूच देत ''--'' नाही मी त्याला आ तसच छान लागते होय ते छान लागते. आणि जर आपण जर रशाला जर सुक खबर वापरले ना कट पण मस्त येते त्याला. हा, कटासाठी म्हणजे तेलकट असते सुक खोबर आप ''--'' तेल वैगर काढतय त्याचा मग कट. वगैरे ये कलर पण छान येते सुंक खोबरं रशाला वापरलं तर. आणि होय बटर चिकन वगैरे तुम्ही कधी करताय घरी.
नाही हो बटर चिकन कधी खालं पण नाही आणि कधी केलं पण नाही हो.
अ, ठीक आहे.
हा, तुम्ही करताय काय.
हा, करते कधी तरी. जर मला मनात असलं तर नाही तर नाही.
कसं करताय ते.
अ आपण मोस म्हणजे आपलं जे चिकन मॅरिनेट करतो. ते करायचंच आले लसूण कोथिंबीरची पेस्ट.
हा,
आणि एवढंच लावायचं ठेवायचं साईड ला. आल, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि मीठ. हे लावायच. हळद जरास लावायच. साईडला ठेवून टाकायच. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो कांदा चिरायचा त्या काढायचा मधून भाग कांदाायचे चार
हा
हा आणि टोमॅटो ना अ म्हणजे तुमच जेवढ आता चिकन आहे चिकनच्या आपण आपल्याला अंदाज कळतो. किती लागणार काय लागणार. त्या मानान कांदा आणि टमॅटो घ्यायचा. फक्त कांदा आणि टॅमॅटो घ्यायचा.
हा
त्यामध्ये कांदा टोमॅटो घ्यायचा शिजवत टाकायचा.
हा
कांदा आणि टमॅटो शिजत घालायचा.
शिजत
हा शिजवून घ्यायचा कांदा टमॅटो.
म्हणजे कशाच तेलात का पाण्यात. हा
पाण्यामध्ये ना उकळी काढून शिजवून घ्यायचा. कांदा टमॅटो आणि थोडस दुधात ना थोडस काजू काजूच्या बिया आपल्या आणि खसखस ना दुधात भिजत घालायच.
हा हा
त्यानंतर भिजत घालून ते साईडला म्हणजे ते वेगळच ठेवायच ते पेस्ट. त काय, आणि खांद्या टमॅटो आपण शिजवलेला असते त्यानंतर ते टॅमॅटोचे साल काढून घ्यायचे शिजवल्यानंतर.
हा हा
आणि ते साईडला, म्हणजे ते गार झाल्यानंतर ना ते कांदा मसाला फिरवून घ्यायच जे आपण शिजवून घेतलेल आहे ते. कांदा मसाला आणि लसूण आणि को थींबीर थोडीसी. हे शिजवून घ्यायच. सॉरी मिक्सरला लावून घ्यायच. त्याच वेगळ वाटण करायच. त्यानंतर मग बारक्या भांडात ना मिक्सरच्या ते आपण काजू भिजवलेले आहेत ना. काजू आणि पेस्ट, ती खसखस ते त्याचे वेगळे पेस्ट करून घ्यायचे.
हा
आणि कढईमध्ये बटर घालायच.
हा
फोडणीला आपण तेल घालतेय ना.
हा
त्याच्या वगैरे, त्याच्या वाऐवजी ना हे घालायच. तूप घ्यायच. बटर घालायच. बटर मध्ये चिकन शिजवून घ्यायच पहिले. शिजल्यानंतर मग, हा बटर मध्ये चिकन बटरची फोडणी करून ना चिकन शिजवून घ्यायच. त्यानंतर आपण मसाला केलेला असते. मसाला होतेच आपल चिकन सीजे पतोर.
हा हा
मग मसाला यथो फोडणी टाकायचा. पतर त्याला पण बटरची फोडणी टाकायची लोणीची.
हो ह, बटर म्हणजे लोणी.
होय.
त्यालाच बटर म्हणत्यात व्हय.
होय, लोणीतलं छान लागतंय.
व्हय काय, म्हणजे बटर बटर म्हणत्यात ते मी बटर मी कधी म्हणते काय वेगळं आहे का. काय काय माहीती असं मग ते लोण्यामध्ये करत्यात म्हणजे छान लागत असेल नाही.
हां, होय होय.
हा हा, हा हा आणि, त्याच्यामध्ये शिजवून ते मसाला घालून मग शिजवून घ्यायचं.
हा, ते बटर फोडणी टाकायची हेची, बटर फोडणी करायचा, त्यात ते मसाला टाकायचा, आणि तिखट गरम मसाला, चिकन मसाले घालायच म्हणजे चटणी आणि का ओ, गरम मसाला आणि चिकन मसाले घालायच म त्यानंतर चिकन त्यात घालायचं, ते मसाल्यामध्ये फक्त खोबरं वगैरे काय आपण यात युज करत नाही. काय, बटर मसाल्याला. फक्त कांदा टॅमॅटोची जी शिजवून आपण फ्युरी करून घेतलेली असते ना. फक्त तीच, आणि त्यानंतर मग त्यानंतर ते आपण पेस्ट केलेली असत्या लक्षात आहे का, काजू खसखसची ते शिजल्यानंतर त्यात ती काजू आणि हे जी घालायची खसखसची पेस्ट वरून घालायची. आणि कोथिंबीर घालायचं आणि झाकून ठेवायचं गॅस बंद करून.
होय काय, हा हा.
ते मसाला आपला गरम गरम मग चपातीला किंवा भाकरीला पण लोणी लावून आपण घेऊन खाऊ शक ते गरम गरम त्यासोबत
होय काय, बरं बरं सांगितल्याबद्दल धन्यवाद हा. हा हा, ठेवू मग?
हां ठीक आहे.